हॅलो हॅलो आवाज येतय मॅडम
काय तो
काय चाललं म्हणत आवाज येतोय का हो येतोय
बोलला मग
हॅलो झालं का जेवण जेवण जेवण झालं
हा जेवले बी हो जेवले
गावा आजी खाली जा
कडी खिचडी खाल्ली
कळीी खिचडी खाल्ली आमच्या इकडे तर पाठोड्यांची भाजी होती
हा म काय मजा असते तुमची पाटोळ्यांची भाजी
आमचे सावळे तर पाटोड्या पाटोड्या खाऊन घेत
मग पाटोळ्यांची भाजी करता तुम्ही अंड्यांची भाजी करता तुम्ही
लाल खिचडी करतात तोम्ही पळी खिचडी करतात तो्ही काळी खिचडी करतात तुम्ही?
तुमही?
खरत आम्हाला वरांची कडे्या खायच्या होते.
हो काा?
बर बर करताात तुम्ही?
अजण क डगचा अंडा बी सांगते.
मग डगचा अंड खात नाही का मी तर डगचे अंडे खाल्ले दोन दुपारी
ह.
कोुणी डगच्या आण खाल्ले.
साऊणे.
होकाय नाही कदंे.
काट ना.
नाही खात ग तू
ह तिन
बदकाचे अंडी खाते तू?
हो कसे लागतात बर सांगत. कसे लागतात बरं सांगत.
ह.
येडी.
आमच्या इट ऑफिसच्या पोरगाची बदली झाली बारसकरची
बरोबर नेऊन गेले प का बदली बदली करत होता कुठे बदली झाल्याने
त्यांच्या गावाकडेच गेलं नगरला
हो बरं झालंता बायको त्रास द्यायची इ तेे
त्याच्यान तिचं जमायचंच नाही.
ह वा.
त्याच्यामु बदली करून घेतली बाहेर बी बाहेर कि खाऊन खाऊन किती खाणारे
तर तिला समजायला पाहिजे ना.
बाहेर ब खायला पैसे लागतात.
अ
तिथ कस आहे बायकोन येत आई.
मग आता कोण येणार आहे त्याच्या जागेवर
नाशिकचा पोरका दिलेलाय पाठोड्या म्हणून
शक त्याला तर अपडाऊन करायला परवाडणार नाही.
रोम केला येन त्यांनी वीट अ धनय मग दोष होली रोम करून राहतोय ना तो शनिवार रविवार जातो मग
येऊन बी गेला नवीन
मग त्याच्या अगोदरच येऊन गेलेला आहे ना.
त लवकर येऊन गेला ना.
चांगलंय मग त्याथं
याने पैसे देऊन बदली करून घेतली.
मग काय करणार तो
हम. हजून नचर नाही चालू आहे.
असं कसं काय पैसे देऊन दिले नंतर विचार नाही चालेूल.
नाही बावड्याच म्हणता अजून विचार नाही करता येत.
हा.
अर्ज दिले. लाय तस पाठवलेले पाठवलं का नाही पाठवलं का ना अशे क्लास पळू दिलेले त्यांना.
नाही ग फलप घ्यायच ना विचारतयच ना. ते आपण नाही विचारलं ना ते भिराहू देतात तर. मध्ये मध्ये विचारात राहायचे. नाही विचारलं नाही अनास काय पडलेले नाही तर मग आपण काय एवढं हे. करायचे असे करतात ते
यला लावा शरवून जा.
बोलत राहायचो.
पाऊस बिऊस आला का आमच्या इकड आला आज पाऊस चांगला.
नाही बा आमच्याकडे पाऊसच नाही गरम होऊन राहिला पाच वर प्याने माझा.
मग मी रेकॉर्डिंग करते तेव्हा एक तर एवढी हवा चालते ना आज हवा नाहीे.
ये. मग आज बी करून घेतला असताना मग दुपार, त्याच्यावर असून जात.
परी ऑफिसमध्येच होते ना.
बघ तो. संध्याकाळी आल्यावर आरामशीर करून घेतला असत.
झालं ते पूर्ण आता काय.
झालं पूर्ण. अरेश मण आहेऐ का मी असे होऊन जातात.
हे काय एवढे ओढून राहिले दोघं मायले.
ह हा त्यांना आरोड्या मारायचाच काम राहत.
हा यांनी केला नाही का दुपारी अभ्यास आता करतायेत.
दावून. त्यांची मम्मी राहते तेव्हास करत ते.
ह
त्याच्या जवळने बसत ते का अभ्यास करायला ती अ येत त्याच्या आतोला धरून बसते.
हा तर त्याला तर तेच पाहिजे असत. एक कोण आहे क कोणातो.
त्याला यता मम्मा पाहिजे.
हो.
पुेली दिस.
मम्मा अर्धा अभ्यास करून देते ना त्याचा म्हणून. तुला कंटाळायला लागला. काय.
आजजीचा फोन आला होता आमच्याकड तर. जवऱ्या बाजऱ्यानेनी चालू झाली.
हां.
ता बर ब. तुमच्या गावाला नेणे चालू झाले की ना पावसच पाऊस नाही पडला तरी पण चालू आहे म्हणतात तुमचे काम.